हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज आलाय काय?
हा यालाय की बरां हाईस काय?
हाय की तू.
हा की काय करायला आहेस.
काय नाही म बसले बघ आज काय घरात आहे.
नाही नाही आत्ता लो की स्कूल मध ना आता लो.
हा हा हा, मग चचा दे आणि पिऊनच बघ तो बिरस का नाही. आता जरास दीदींन आता जरा दीदी न नाश्ता खेलतेय. ऑमलेटचा ऑमलेटचा. ब्रेड नाही नाही दीदी नाही केल्ती.
हा हा,
हा मग आता ते खाल्लो.
हां हां हां
हा तू काय करलस मग.
काय नाय मी मगाशी आलो स्कूलमधून आता बसलोय.
किती वेला किती व किती किती वेला शिकवता.
अ मी अ सातवी आठवी ला.
सातवी आठवीला हा हा मराठी शिकवताय. हा हा हा, मग भार आहे कि मग
होय.
त्याला कितीवी कितवी शिकवाय लागत्या
का नाही बी ए बी एड व्हायला लागते नाय. एम ए बी एड व्हयला लागतय. हम्म बी बी ए बीएड झालं की. हा बी ए बी एड झाल्यानंतर मग हायस्कूलवर टीचिंगला घेतात.
हा हा हा, आता ते. नाही आज सोमवार आज सुट्टी आत्या.
हा हा हा, सुट्टेच असत्या होय.
हो आणि तेवढंच तेवढं शिक शिकल की झालंय होय का पुढं आणि काय शिकालाय.
नाही बी ए बीएड करायचं त्याच्यानंतर आणि एक्झाम असतात आपल्याला सरकारी नोकरी जर पाहिजे. ज्या सीईटीचे डेट सीट. ग सिटेट.
हा.
त्या एक्झाम दिेल्यावर मग आपण सरकारी होतोय हायचक स्कुलला वगैरे लागतो आहे जिल्हा परिषदच्या शाळेत टीई टी नंतर
ह आशा आहे
अस असंस्तयते हा
अं जास्त, ते अभ्यास कराय
होय होय, जरासं अवघड असतय ते, टीएटी नाही अभ्यास केल्यानंतर सोप. सोपीच असत्या.
हा,
अभ्यास करायला पाहिजे पहिला.
हा मग तुझ हय आर्ट्स झाले का मग कॉमर्स मधनं?
माझं आर्ट्स झालं आहे एम ए
ते आर्ट्स मध होते कॉमर्स मध ते होत नाही
होते की बिकॉम बी बिकॉम बी एड होत
हां.
होते, गुण पण होतंय.
हा म्हणजे, कशामधनं पण होऊ शकते व्हयं ते.
होय होय, कशामधनं पण बीएड आपण करू शकतोय. पहिला डिग्री करायची. डिग्री केल्यानंतर, अ बी एड करायचं ग्रॅज्युएशन लागतय बीएड ला.
हां
ग्रॅज्युएशन नंतर बीएड असते.
हा हा हा हा भाऊजी भाऊजी?